हॅलो
हा बोल की
हा काय कराय लागलेस?
काय नाही आहे की बसलोय निवांत तेच म्हणलं आमच्या तिकडचा कर्नाटकी बेंदूर झाला आता मग तुमचा महाराष्ट्रीयन बेंदूर कसा असतोय जरा विचार आम्ही कोल्हापूर जिल्ह्यात राहत असून आमच्या एक इकडचा कर्नाटकी बेंदूर
हम्म आमच्या इकड महाराष्ट्र बेंदूर तुमचा होऊन गेला ना आता आमचा ह्या महिन्या
होय आमचा होऊन गेला कि म तेच म्हणलं तुमच कसं काय असतंय तुमचा सण कसा कर केला जातो. जरा विचारूया जाणून घेऊया म्हणलं म्हणजे आपल्यात तुमच्यात काय फरक असतोय हा कळतो ना.
होय की आता आमच्यात आता बें दुर आहे बघ आता हे हा आठवडा गेला की त्या पुढच्या आठवड्यामध्ये आहे बेंदूर म तेच्या अगोदर आता घर स्वच्छ करायचं. घरात काही एक असतय आपल्या आता घर स्वच्छ करायला, झाडायला काढ ल्यावर
होय घर झारायला काढलं म्हणजे सगळा पसारा आला खाली
हा आवरायचा ठेवायचं, भांडी घासायची, सगळे डब्यातलं ते सामान काढायच. डब्बे घासायचे. परत त्यात डबे वाळवून परत ठेवायचे आणि डबे काही एक असत्यात काय स्टीलचे डबे परत आपले प्लास्टिकचे डबे
आणि मेन विषय ते डबे एक असण्यापेक्षा त्यातले सांडगे वेगवेगळ्या प्र प्रकारचे शेवया, गहू, तांदूळ हे ते काय काय असतय.
काय काय असतंय आणि सांडगे ते काढल्यात म्हटल्यावर मग परत काय वाटतंय जरा उन्हाला लावुया मग सांडगे परत त्या डब्यामध्ये भरून ठेऊया मग परत त्या आणि उन्हाला लावत बसायच आणि
एकदा काढले म्हणून मी आता या परत हात लागत नाही म्हणून त्यानी ऊनाला लावायच.
उन्हाला लावायचं हे सगळं असत मस.
होय.
सगळा आरायचा. परत मग हांंतरून धुयाची. तुमच्या इकड हां तरून वेगरे धुतात?
हा आमच्या इकडे पण अंथरूण वगैरे सगळं सगळं स्वच्छ केले जातं.
स्वच्छ केलं जातं. आमच्या इकड पण हांथरूण वेगैरे, भांडी
ते डब्यातलं वगैरे सगळं काढून वाळवून वगैरे ठेवतात ना. आमच्या ते डब्यात आत आहेत ते तसच फक्त वरन घासून धुवून वगैरे ठेवतात. वाळवतात आणि मग ठेवतात आत.
हं हं. आमच्या इकडेही असं करतात गं सग गळं आणि मग परत सगळं बेंद्रात स्वच्छता वगैरे करायची. हांतरून धुया च. परत मग बेंद्रा दिवशी आपले बैल आणायचे. हे जे चिकलाचे चे बैल, कोण घर करणारे घरात हां. कोण करणारे घरात पण करतात बैल.
हां.
आणि आता काय बैल वेगवेगळ्या प्रकारचे आल्यात. खर आपलं ते बैल आपले चिखलाचे छान दिसतात ना, आणि परंपारिक ते. बैल. म त्या बैल हं, मग ते बैल आणायचे, तेची सकाळी पूजा करायची.
हं,
कुणा कुणाच्या ज हायेत बैल, जनावरं वगैरे. त्यांनी सकाळी ते धुतात व गैरे त्यांना सजवतात शिंगाना वगैरे. म पोळ्याचा नैवेद्य करायचा. आणि त्या दिवशी पोळ्याचा नैवेद्य वगैरे करायचा.
आणि नैवेद्य दाखवायचा बैलांना. आणि परत मग नैवेद्य वगैरे दाखवून त्या दिवशी, परत दुसऱ्या दिवशी कर तळायची. तळाला कोणकण भरपूर प्रकार करतात. करंजा करतात, चकली करत तात.
होय, म्हणजे दयातलं काहीही केलं तरी चालतय.
हं? हं. तळण तळण हा प्रकार झाला पाहिजे.
हां हां.
हं. मग कोण करणारे चकली करतात, करंजा करतात. परत धपाटे करतात.
हा, आ,
तू करतेस की नाही, धपाटे वगैरे
अं मी तसं करत नाही ये, पण परवा ट्राय केलंत करायचं.
हा -हा.
छान झाले ते खरं त मी पहिल्यांदाच केलंते पण छान झाले ते. आई जरा बाहेर गेलती कामानिमित् हा आम्ही स्वतः केलंतो म्हणजे आमच्या आईच्या आईला बरं नव्हतं, मग आई बघायला गेलंती तिला.
हम्म,
म मला वेळ होता म्हणून मी करून बघूया म्हणलं, क एकदा कधीतरी केलंत पण छान झालंत गव्हाचं जुंडळ्याचं परत कशे हा बेसनचं पीठ घेतलं. त्याच्यात खरडा घातला मीठ घातलं, परत जिरं घातले, कोथिंबीर घातली. आणि ते मळलं सगळं एकत् र, पाण्यानं आणि म ते मळून झाल्यावर गव्हा च्या, पिठाने लाटलो जाड -जाड लाटलो, पातळं लाटलो नाही. आणि म तेला लाटून झाल्यावर ते तळलं खरं छान झालं ते, चवीला पण मस्त लागत होते.
तळु हा-हा तळून केलीस काय?
होय तळून आमच्या इथं तळुन बडवून धपाटे चांगलेलं आहे. ते काय आवडत नाही जास्त शक्यतो, तळून केलेल्या आवडीने खातात.
हम्म,
म ते बडवून, पाण्यावर बडवून करतात माहितीय का? ते निस्त पाण्याने, हा नाही एक एकदा, एक- एक जण ते भाकरीचं करतात माहितीय का, भाकरी केल्यावरती ते जरा कांदा लसून चटणी घालून त्याला मळून भाकरी करत- करत शेवटला एखादं राहातं म्हणुन बडवून करत‌ करून त्याच्यावर बोटे उठवतात ती. हा ते धपाटं तसले धपाटं, तसलं धपाटं कोण जास्त खायला बघत नाही.
हा नाहीत बघत, ते पहिल्याच्या बायका काय करत होत्या आपल्या रात्रीच्या आम आमटी वगैरे शिल्लक राहिली आसली का नाही ते शेवटचं भाकरीचं पीठ राहिलेलं असतं ना त्या पीठामध्ये सगळं घालायचं ते आमटी भाजी काय असेल त्या ते मळायचं आणि त्याच करायचं. शिळे धपाटं. छान लागतंय खरं ते, अं, हं, हे म्हणजे मात्र करण्यापेक्षा पेक्षा ते तसं खात
खात्या ना. हा एक -एक जण तर भात असतो, आपली भाजी केलेली कढाई असते माहिती का?
हा,
त्याची त्या कढईत आपण केलेला भात, म्हणजे भाजी काढलीय जरा राहिलीण बाकी दुसऱ्या भांड्यात, तर त्या कडेला पूर्णपणे तो भात पुसून घ्यायचा, आणि तो घ्यायचा, तो पण आमच्या एक मॅडम होत्या त्या आणत होत्या, तो लैय भारी टेस्टी लागायचा तो भात.
होय कि, बरोबरच आहे ना तेल वगैरे, हा-हा.
तेल वगैरे म्हणून छान करत होत्या... हम्म..... तसं करून आणत होत्या. तुमच्या इकडे बेंद्राला बैल वैगैैरे काय पळवत नाहीत होय.
पळवतात की. हम्म पळवतात. कि दुसऱ्या दिवशी असतय ते. दुस्या.... होय दुसऱ्या दिवशी करतात त्या दिवशी ते बैलांना वगैरे जोपायचं नसतंय ना. म्हणजे काम लावायचं नसतंय बैलांना... मग त्यामुळे दुसऱ्या दिवशी करतात.
आमच्या त्याच दिवशी बैलांना पण ते.. म्हण जे... शैर्यत वगैरे लावली जाते. ते त्याच दिवशी.... हम्म.....
बैलांना सजवायचं. दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढत.. सार किंवा शर्यतला लावतात.
हम्म.....
बक्षीस पण ठेवतात. त्यांना....
हो.... आमच्यात नसतेय. बैलाचा कितवा नंबर येतोय त्याच्यावर बक्षीस त्याला.
बशीस असतय.
हम्म.... आणि मग कर.. का बैल दुसऱ्या दिवशी पळवत्यात. तिसऱ्या दिवशी करता येताय का त्याच दिवशी करता येताय.
नाही त्याच दिवशी करतात.
म्हणजे ज्या दिवशी बैल पळवून ते करतात ते.
हा.... त्याच दिवशी करताळायचे.
हा... मग नॉनव्हेज वगैरे पूर्ण बंद असतय ना तुमचं पण.
होय... नॉन व्हेज तेन काय नसत आमच्यात. कोण -कोण खाणारी किंक्रात दिवशी खात... वाटत म्हणजे तिसऱ्या दिवशी.
हा... म्हणजे तिसऱ्या दिवशी पण कंम्पल्सरीच आणावं असं काय नाही.
नाही. खाणारी खातात आमच्यात काही खातच नाही. आम्ही नॉनव्हेज वैगैरे काही खातच नाही.
खातच नाही. माळकरी वैगैरे आहे की काय?
माळकरी होय... माळकरी आहेत भजनी आहेत सगळी.
हा.. आमची पण वहिनी आहे. पण ती करून घालते दुसऱ्याना म्हणजे... आमच्या.... घरातली बाकीची खातात ना...
हा... मी पण करते. पण जास्त... नाहीत करत आमच्यात खाणारे. मुलंच तेवढी खातात आमच्यात बाकीचे आम्ही कोण नाही खात मोठे...
मी पण पुर्ण व्हेजिटेरियनच आहे. फक्त अंडी तेव्हडी खाते. यामू... या... हो... हम्म...
हम्म... म ते च... म्हणल बेंदुर विचारूया तुमचा पण. म्हणजे सेम आमच्यासारखंच असतय फक्त कसं आमच्यात बैल.... त्याच दिवशी हे केला जातो. तुमच्यात दुसऱ्या दिवशी केला जातो.
त्या दिवशी करतात.
नाही तर... पूर्ण बाकीच सगळं आहे ते आमच्या आहे. तसेच तुमच्या...
होय इकड तसच आहे. आणि कोण.... कोण कापण्या पण करतात. तुम्ही कापण्या करता काय?
कापण्या म्हणजे काय?
कापण्या म्हणजे गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ. मिक्स करायचं. आणि त्याच्यामध्ये..... वेलदोडे बारीक करून घालायचे आणि गुळाच पाणी करायच आणि त्या गुळाच्या पाण्यामधी ते पीठ मळायच सगळ
ह ह
अ पीठ मळून घ्यायच आणि लाटायची लाटिंबी मोठी आणि त्याच्यावर खसखस घालायची
हम्म
आणि खसखस घालून मग ते आपण शंकर पाळ्याला कस काप करतो ना तस त्याचे काप करायचे मोठे मोठे करायचे खरं आणि ते तळायचे
हम्म जे गोड लागते ते गोड गोड पदार्थ
हा गोड पदार्थ आणि त्याच पिठाच मग ते बैलांच्या शेंगामध्ये ते घालायला ते गोल गोल करायचे दोन
म्हणजे तुमच्यात गोड करत्यात एक गोड पिठाच ते करत्यात
हा गोडपिठाच करत्यात
आमच्यात जे धपाट्याला जे धपाटे करतोय ना आपण त्याचच तळून ते त्याला घालत
हो आमच्या इकड गोड हेज करत्यात
नाही आमच्या इकडे तिखट तिखट पदार्थाच तळून घालून करतात म्हणजे थोडंफार थोड थोड नकळत नकळत थोड वेगवेगळ आहे
वेगवेगळा आहे ह्या बैलांच्या ह्या बैलांना चार त्या बैलांना चार असं आठ करायचे ते
हा अ थँक्यू थँक्यू तुझ्यामुळे थोडी तुमच्या महाराष्ट्र बेद्राची माहिती तरी मिळाली
माहिती मिळाली
हा ओके ओके ह हा